हॅलो आवाज येतोय हुं बोला. काय म्हणता.
काही नाही बस इकडे आ हा इकडे आलो होतो बाहेरून हा बर चांगले मजेत आहे ताई.
ह माझे त का हो हम हम्म हम्म हम् ह हो हा ना पुन्हा नाही जा चांगलंय मग त्यांना पण फिरायला अच्छा बर होऊन जात.
हा ना म सकाळी शाळेत जातात दिवसभर मम्मी म्हणा चला मग आपण बाहेर जाऊ असं.
हो आणि मुलांच कसं मग त्यांना फिरणं वगैरे ते पण महत्त्वाचं आहे ना आज
तेच ना त्यांच्या मनासारखं वागलं तरच त्यांना बी चांगलं वाट
हो ही गोष्ट तर मग सगळ्यात महत्त्वाची आहे.
असं त्यांना खायाचं मनासारखं खायला दिलं मनासारखं खाऊशे स्वयंपाक केला भाजीपोळी तर त्यांना चांगलं वाटतं नाही बोवा मम्मी करते बोवा असं. मग तेव्हा अभ्यासालाही बसतात नाही व्यवस्थित.
हो आणि कस त्यांच्यात त्यांच्या मनासारखं करणं पण आज गरजेचं आहे कारण की आज इतकं विचित्र वातावरण झालय की जर ते केल नाही तर मग मुलां च्या मनात असं वाटत की आपली आई अशी आपली आई तशी आपली आई आपल ऐकत नाही मग मग मत भी तयार होतात मग मुलांच्या मनामधून हो मग मुलांच्या म आईवडील उतरायला लागतात अशा पण गोष्टी आणि ते कस मग प्रत्येक गोष्ट आपण जर त्यांच मनातला जाणून घेतलं ना तर ते ना आपल्याला प्रत्येक गोष्ट सांग मग ती गोष्ट आपल्यासाठी पण महत्त्वाची असते. कॉलेज पासून असेल किंवा घर असेल, शाळा असेल प्रत्ये गोष्ट सांगतात ते.
खर मित्र मैत्रिणी सारखंच वागायला लागतात ते पण आपल्याजवळ.
हो आणि तस जेव्हा वाग आजच्या काळात योग्य आहे कारण की बघा आधी पूर्वीला आईवडील किती स्ट्रीक होते मुलांना काही म्हणजे चुकी केली का लेच मार वैगरे पडायची मग ते मुल पण तेवढे सहनशक्ती त्यांच्या कि ते सहन करून घ्यायचे की आपले आई वडील आहे कोण आहे दुसरं आपल्याला बोलणार ते बोलले तर काय होत असं विचार करून मग ते कस ते सहन करून घ्यायचे ण आता कोणामध्ये सहशक्ती नाही मुलं म्हणा आताच्या मु अजिबात सहन नाही करून घेत बरं का बिलकुल नाही करत हो तर आता कस ते एक प्रकारे त्यांच स्वभावच झालेला आहे आता पूर्वी आणि ते पूर्वीच्या लोकांची खानपान पण तेवढी चांगली होती. चार पण चांगले होते त्यांची राहनीमान चांगली होती त्यांची स्वः सोबत संगत चांगली होती. असं नाही की आताची नाहीये पण आताच कस आता प्रत्येक व्यक्ती तसा होत चाललाय काळाच्या प्रभावाने असेल किंवा आता दिवसा दिवसे दिवस तस वातावरण होत चाललय मग आपल्याना पण तसंच व्हावं लागतं.
हम्म पण आपली संस्कृती नाही विसरायची ना. आपण तस हो पण आपल्या मुलांना संस्कार वगैरे द्यायचं काम आपलंय जे नाही भाऊ आपल्या पहिले आई वडील करत होते तसच आपण वागायचं पप्पांना परत उ उत्तर द्यायचं नाही जस सांगितलं तस करून घ्यायचं हो हो चालत आपण करायच सोबत समजून व्यवस्थित सांगायचं पप्पांना कि मला नाही हेच काम करायचंय असं
हो पण हे ना ते कस आता आई वडील पण नाही ऐकत बरं का म्हणजे ना त्या जर एखादा म्हणजे त्यांच मुलं त्यांना सांगतात की पप्पा प्पा मला हे करायचं मम्मी मला हे करायचंय किं हा मी डिसिजन घेतलाय तर आई वडील उलट त्यांच्यावर आळवडी मारतात आम्ही जे सांगितलं ते का नाही केलं तू पण मग हे लादण त्या मुलांवरती पण योग्य नाही ना आणि मुलांनी पण आई व एकदा ऐकुन घ्यायला पाहिजेल त्यांच डिसिजन ते काय सांगताय काय नाही ते काय बोलताय नीट ऐकलं पाहिजे मग त्यानंतर आपण विचार केला पा पाहिजेल की आपण हे करतोय हे आपल्यासाठी योग्य आहे की जर तुमची इच्छा असेल तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही नक्की करा. तुम्ही आइ आई वडिलांचं पण नका ऐकू मग तुम्हाला कारण की तुम तुम्हाला आयुष्य जगायचंय ना पुढचं
हो ना.
आसा.
आई वडील तर चांगलेच सांगतात. पण काही मित्र बाहेरचे मित्र बी असतात ते पण मन फिरवतात.
भीती असते बाहेर म्हणजे समाजाची भीती असते काही आईवडलांना काही आईवड लांनाय तर मग अ मुलांच मुलांवर स्वतःची विचार लादण्याची सवय असते. असं पण असतं आता कधी कधी कसं आता लग्न झालेले एखादी मुलगी असेल बघा. आता ती एक न्यूज आली कि त्या मुलीने आत्महत्या वगैरे केली. आता त्या मुलीने तिच्या आईवडिलांनाच सांगितलेलं होत की मला त्रास होतोय हे मला एतर त्रास देतायत. हे तर माझ्याकनं पैसे माग तायत अस तस त मग तिच्या आईने काय सांगितलं तिच्या आईनं तिथ तिला साथ द्यायला पाहिजे होती बरं तुला अस त्रास देतायत ना मी तुझ्या पप्पांना सांगाय पाठवते तू घरी येऊन जा. आपलं तुझच घर हे हे सांगण्यायचं काम तिच्या आईचं होतं पण तिच्या आईने काय सांगितलं कि तुझ्या पप्पांना हार्ट अटॅक घेऊन जाईल तुझ्या पप्पांना बीपीचा प्रॉब्लेम आहे तुझ्याप्पाांना तू टेन्शन देऊन नको अस तिला सांगितलं मग तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. हो तिच्याकडे दुसरा पर्याय काय होता बरं आता ती तिच्या आईवडिलांजवळ नाही जाणार मग कोणाजवळ जाईल. एक तर नवरा हे नवरा पण त्रास देतोय दुसर सासू हे सासू पण पैसे मागते तर मग ती कोणाकडे जाणार.
ह खरी गोष्टय हा.
हम्म ते मग ती शेवटचा पाऊल तिचा तोच होता आत्हत्या करून घेतली तने काय करणार म ती दुसरं मग हे करण्यापेक्षा आ मुलींना आज त्यांच्या पायावर स्टेबल केलं पाहिजे असं माझे विचार हे. कारण की जर त्या त्यांच्या पायावर खंबीर उभ्या राहतील तर त्यांच्यासोबत त्यांचा परिवार असो नसो त्यांचे आईवडील असो नसो कारण की आता सांग का नाहीयेत कोणाच कधी काय होईल काइच सांग ता नाहीयेत, काहीच म्हणजे भरोसाच नाई राहिलाय आता कोणावरच. तर मग त्यापेक्षा आ आपण आपल्या पायावर उभं राहणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
खरी गोष्ट हाय, आणि नंतर आता पहिले लोक कसय लहानपणा पासून लवकर लग्न करून द्यायचे पहिले लोक जा बाई तुझ्या घरी गेलं म्हणजे झालं तुझं काम आता पण मग नंतर असं भी होऊन जायच विधवा भी होऊन जायच्या. मग त्यानी लग्न झाल्यानंतर त्यांनी काय करायचं? मग सांभाळायचं घरस मुल सांभळाय का म आपण बाहेर निघलेल नसतो आपल्याला ते पण अस कॉन्फिडन्स नसतो मग.
हो कारण ते त्यांच्या पायावर स्टेबलच नसतात ना. म्हणजे त्यांना माहितीच नाय बाहेरच जग कसय. बाहेर ते कधी गेलेले नाई पैसे कमवलेले नाई आणि आज काळाची गरज आहे ना अन्न न्न वस्त्र निवारा तर आहेच पण सोबत पैसा पण ये. पैसा असला ना तर माणूस मग कस तो स्वतःचे तर खर्च करू शकतो का नाही. दुसऱ्यावर डिपेंड राहण्यापेक्षा मग स्वतःच आपलं खर्च वगैरे पाणी काढू शकतो.
काही बी दुकान वगैरे टाकू शकतो काही ना काही तर करूच शकतो तोभी मुलांना बी चांगल्या शाळेमध्ये टाकू शकतो. थोडस आपल्या पायावर उभं राहू शकतेत, कोणाजवळ मागण्याची तची इच्छा नसते. चल बा आपण एवढं याच्यामध्ये आपण करू शकतो पोरांच शिक्षणी आणि आपल्या खर्च पण करू शकतो.
हो आणि योग्य रित्या ते त्यांच वाट चाल करू शकतात त्यांचे आयुष्य घालऊ शक तात. आता आता पहिले होतच ना तशे महिला की ज्यांना काहीच येत नाही, त्यांचे शिक्षण झालेलं नाही मग त्यांनी फूड काट चालू केले मग तर नंतर आणखीन ख खाण्याच्या वस्तू बनवल्या मग डबे वगैरे तयार करायला लागले, मग घरूनच जेवण वगैरे क्लाउड किचन सारखं झाला वाला ले, हो म्हणजे त्या पैसे त्यांच्या हातात येतातच, आणि ते कस जरी शिकलेल्या नसल्या ना तरी पण त्या करतात, पण त्यांच्या तेवढी हिंमत पाहिजे. काही एखाद एखाद बाईमध्ये असू शकते हिंमत पण मग प्रत्ये क स्त्री कशी विचार करते माझं शिक्षण झालेलं नाही मग मी काय करू मम्मी काय करू मग त्यामुळे म मा्या जेवळ कोणी येईल का खायला! मग माझं होईल का मग या विचारामुळे ती मागे राहून जाते.
हिला कॉन्फिडन्स नसतना तेवढा मग! आणि तिला धीर द्यायला बी कोणी नसतं अजून जवळपास कोणी.
पहिले कस मग तुम्ही जसं सांगताय तसं आधी लवकर लग्न करून द्याय चे मुलं बाळ होऊन जायचे, मग त्यानंतर विधवा वगैरे व्हायच्या पण मग त्या स्त्रियांनी जसं आजच्या काळात झालेलं आहे की विधवा पण झालं तर लगेच दुसरं लग्न लावयच. लावलं जात पण तेव्हा ते एकटी सिंगल मदर म्हणून ते त्यांच मुलांचे पालनपोषण कराय- च्या त्यांच्या मुलांना चांगली वाटचाल त्यांची लावायच्या त्या चांगलं शिक्षण त्यांचे करायच्या. लोकांच्या घरी भांडे घासून का असे ना पण मुलांना शिक वायच्या म्हणजे, एक प्रकारे त्या बायांची खरच खूप ते म्हणजे खंबीर होत्या आणि त्यांचे विचार खूप पक्के होते. आणि सहनशक्ती तर त्यांच्यामध्ये भ खर भरपूर होते त्यामुळे मग ते त्यांच्या मुलांना सिंगल मदर म्हणून अ वाट चालत करवायच्या असं
ते तर चांगल्याच आहे त्या बाईमध्ये चला चला भाऊ आपण स्वतःचा नाही माणसासारखा धीर देण्यासाठी बाईक करू शकते ना मते कामे कॉन्फिडन्स जर राहिला तला तर हे राहिलं तर कोरांनाच शिकू शक ते घर जे असतं तसं करू शकते घरामध्ये नाही घरात जास्त राहिले तर भाजीपोळी तर बनवू शकते ते आणून आपल्या पोरांना खाऊ घालू शकते
हो तेच मग त्या मु कस मग तिचं पण आता बिचारी बाहेर कामं करून त मुलांना पुढे तिला घेऊन जायचं
बरोबर आणि नंतर ये ना सात पण नाही कोणी द येतो एक गोष्ट सांगते मी भाऊ असो या कोणी बी असो थोडसा थोडसा ते सरा नऊ जातेहिला
हम्म आणि ते कस आता आताच आताच बघून घ्या ना तुम्ही आई वडीललाकार देऊन देतता तर भाऊत ला आंबचीच गोष्ट आहे आई वडील सांगतात जाव तुझं घर आहे तुला सहन करावं लागेल तुला हे करावं लागेल तुला ते करावं लागेल मग तुम्ही तुम्ही तिला एवढं लान तुम्ही जेव्हा तिला कन्यादान वगैरे करता तेव्हा सांगतात तेवढी लहण्याची मोठी आम्ही आमच्या मुलीला केली आमची मुलगी सोन्यासारखी की मुलगी तुम्हाला देतोय मग काही तिला प्रॉब्लेम झाली का मग ती सुण्यासारखी मुलगी कुठे जाईल
परी गोष्टी ती एवढी लहानाची मोठी झालेली अस ते तिचं मोनकडेच मर रमलेलं असतं
ह मग तिला काही प्रॉब्लेम झाला तर ती तुम्हांलाच सांगेल ना ते कोणाला सांगेल दुसरं काही आईवडील असतात तशे हो
हम्म भुक लागली च
हा तेच नां म काय करता दादा प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतोच
हा हा प्रत्येकाला जास्त
हॅलो आपले झालेत दहा मिंट ठेवते आम्ही हो हो हो